जलाशय
हॅलो.
हा हॅलो.
हा बोल.
नमस्कार.
हॅलो.
हॅलो.
आवाज येतो काय?
येतोय की मला
अरे ते मगाचा विषय सांगायला.
काय ते?
सांगितलं नाहीस उरलेला, कॅन्सरचा
हा. बघ कसं असतय माहिते काय
काय असतय?
त्या सेल कशामुळे तयार होतात माहितीय? आपल्या डीएनए मध्ये बदल होत असतो, माहितीय तुला?
बरं.
ते डीएन आपला असतो तो सांगत असतोय की आत्ता सेलच काम संपलंय.
बरं.
एक एखादी पेशी अस त्याचं काम म्हणजे काहीतरी सांगितल तुला कालावध असतो त्याचा त्यानंतर ती काम करायचं बंद होत्याया म्हणजे मरत्या
बरं.
त्या म्हणजे काय होत ती फुटतीया
हा.
हा मग डीएनए त्यांना सांगतोय की तुमचं काम संपलंय आता
बरं.
पण त्या सेल अस. डीएनए मध्ये चेंज झालेला असतोय मग त्यामुळे त्या सेल त्या डीएनए च ऐकत नाहीत. आणि त्या स्वतःच काम चालूच ठेवतात तसच. आणि त्यांची वाढ होत राहतेया आन. वाढ होत राहिली तशा भरपूर सेल झाल्या तर मग त्याची गाठ होतीया, अन त्याचा कॅन्स सर त्याला कॅन्सरची गाठ अस म्हणत्यात.
आणि ती जी काढली जाते ती
हम्म हा
कायतरी ते लेझर काहीतरी असते ना ते त्यानं जाळत्यात ते
हा जाळतात.
आणि ते परत वाढाला नको म्हणून
होय
काय विषय असत त
जे लेझरमध्ये काय असते त्या पेशीना मारायची ताकद असते त्या लेझर मारून ते पेशी मारतात फोडतात जवळपास म्हणजे मग आपल्या अंगावरच्या पण म्हणजे गाठ जरी त्यांनी पूर्ण काढली कापुन
हा
तरी पण आपल्या अंगावरती हातावरती अजून थोड्या का होईना एक दोन जरी असल्या तरी परत गाठ होऊ शकता म्हणून हातावर पण मारतात आपल्याला जे हातावरन काढली समजती
हा समज एक जण त्या पार्टच काढून टाकतात ना
ते जर भरपूर झाला असेल
बर
तर काढतात तर गरज पडते नाही तर गरज नसते तेवढ्याच काढतात
बरं
हा असं नाही
हा हा पैसे असते आणि त्या लेझर जर् मारता भूल देतात का डायरेक्ट मारतात
ते लेझरला भूल देतात वाटते द्यायलाच लागणार कारण भरपूर ते दुखते
हा हा
च्या पण पेशी जळतात ज्या चांगल्या असतील त्या पण जळतात त्याबरोबर
बर
जराश का होईना
हा हा हा
अस होते
आणि आता ह्या ज्या गोळ्या बनवल्या जातात आता आपण एकेकदा बघतो त्या सिरीज मध्ये देन जी कि त्याला हे म्हणतात काय म्हणतात ते घ्यायच्या नसतात ड्रग्स टाईप
हा
त्या कोण बनवतेय
ड्रग्स वगैरे
आह
म त्या कोणतरी असतात मोठी माणसं करणारी बिझनेस
बरं खरं त्यात असं काय पॉइंट असतो की जेना ते ति जे पोरांना लत लागते आणि ते खराब असते आयुष्यासाठी
हम्म काय असते त्यात काहीतरी असते त्यात अर्क ह हा त्याला काय म्हणतात ते त माहित आहे मग ते निकोटीन
हा हा म्हणजे ते कस तुम्ही फार्मसी करता त माहित असणार ना ते.
हा ति निकोटन असते की. ती काय करते आपल्या मेंदूला
हा
आता बघ समज भुल आपण दिली काय होते सग ती जागा सुंद पड तर आपल्याला जाणवत नाही काय मक्तीजेनीिक कोटी नाय. ते आपले मेंदूवर काम करते आणि मेंदूला आपल्याला जाणवत नाही काय त्यात आपण काय करत तेकाय कसं करते काय लक्षात राहत नाही काय कळत नाही कायला
बर
चालत असतो व्यवस्थित पण त्या निकटिंग ते न कुटिंग सांगते तसच वागते.
कठीण म्हणजे काय?
निकोटिंग म एक पदार्थ रे तो.
बर.
ते मेंदू सांगतोय तसं मग मेंदू धुळा तो स्वतःच्या ताब्यात घेतो. ते थोडक्यात
बर
आणि मग मेंदू त्याच्याप्रमाणे काम करतोय. आणि मग ते काय राह ते सवय लागते म्हणजे काय होते मग एकदा ते अ लागलं की मेंदूला पण वाटते ते सारखं मिळावं परत. जेने कुठ नासती की नाही. थोडं का होईना राहतय ना ते थोडा वेळ तरी मग ते ते म्हणते अजून पाहिजे अजून पाहिजे असं वाटतेग त्यावेळी मग अजून घेतात. सारखी सारखी तेच घे राहतात मग मग थोड थोड्या काही काळानंतर आपल्या शरीराला तीच सवय होती. त्या मग त्याशिवाय हात पाय थरथर वगैरे वगैर असं ऐकलं असेल तू
होय ते माहिती मी पण ऐकली.
तेच असं होतय.
हा हा हा आणि ते तु म्हणलंस ते भूल देत्यात.
हा
आता तू म्हणतेस की इंजेक्शन दिल्यानंतर ते रक्तात पसरते.
हा
आता पायाला भुल द्यायची आहे.
हम्म
ते नुसते पायलाच कशी का इफेक्ट करत म्हणजे त्याला कस कळते की पायलाच या पाहालाच इफेक्ट कराला.
ती जि भोल देतात ती कशी देतात अ त्वचेेत देतात.
बर
शिरीत देत नाहीत.
हा
म्हणजे त्यामुळे मग ते रक्तात पसरत नाही भुल द्यायची पण जागा असते एक.
बरं
त्याच जागी देतात ती भूल.
हा हा आणि त्यानंतर तर आता समज तू एखादी गुळी बनवले जी की डोकं दुःखं नव बनवायल्या.
हम्म
अ तुम्हाला कसं काही ते म्हणजे लॉजिक काय सांगणार त्याला हेी डोकं दुखाली डोकं कशाान दुखते
हम्म
आणि तुम्ही कशांन थांब दात
हा
एक
बेसिकली तरी सगळ्या जे दुखण्यावरती त्या गोळ्या येतात पॅरासिटामॉोल बस्ते
बर
पॅरासिटमोलनेच थांबते दुकायच प त्याचा पण अजून पूर्ण व्यवस्थित काय परिणाम होतोय कसं ते वर्क करते ते आम्हाला पण अजून शिकवलेलं नाही एवढंच सांगितले साध नसत क जच्यावर ह हे वापरतात असं होते तस होते एवढच सांग न ताजन तरी साधं
हा हा सहिश अस असतव
ह आणि
तेच रे म्हणजे की आता समज ए कधी तेच विचारत तुला की गुळी पण येत स म्हगली जात तु्हाला कस कळतंय तेच विचारत
आमही बघ सिरप आम्ही का साधं हे बनवले सिरप बनवले अजून गोळी नाही बनवायला सांगितलेले आम्हाला सिरप बनवले आणि सपोजिट ररी म्हणून एक प्रकार असतो ते बनवून त आता सपोजिटरी म्हणजे का असते अ आता सपोजिटरी भरपूर असतात ते नाकात एक घालतात आणि अजून ठिकाणी असतात तिथं पण वापरतात ती सपोजिटरी ते कशासाठी असते ते लवकर औषध पिकटावावा त्यासाठी असते
हा हा अरे गोव्यांमध्ये पण ते असते ना किती कडक गुळीक असत्या त्यानंतर ती कॅप्सुल डाव्ह असते ज कि ओपन होते आजन असं म्हणतात आणि त्याच्या आत बारीक बारीको मा असं कशाला करत ते वेग
अम् ती साधीची गोळी असत्या
हा
किलाबर्ग जरा वेळ लागतोय ते पूर्ण विरगळायला पाहिजे हम मग त्यानंतर त्याचा इफेक्ट होणार कॅप्सुल त्यापेक्षा लवकर विरगळत्या
हा
साध्या गोळी वेकश्या
पण ते चालते प्लॅस्टिक
अ प्लास्टिक नसते ते
ह
हे आपलं कॅप्सुला काय वापरतात माहीते साबुदाणा माहिती तुला साबुदाण्या्याचच असते तेे
बर असा विष असते आणि जी किती म्हणते दुससीरमची खोकल्याचे औषध असते त ती कशी काम करत्यात.
अ खो ते सिरपला जरा असा टाइम घेततय. नाही. सिरप पण लवकर काम करते साध्या गोळीपेक्षा.
अंगात मिसळे ना?
हा. सीरप लगेच हा रक्तातात नाही हा त्या मेसज होत त्या जॉब होऊन नंतर करा.
हा तेच की.
पण आता ते जर बॅन केले सिरप विदाउट प्रिस्क्रिप्शन.
म्हणजे?
तर तू डॉक्टर च कडनं जर चिठ्ठी घेऊन गेलास, तरच तुला मिळणार ते.
बर.
काढला का नाही माहित नाही, मला ते पण परवा पेपरला आलेली बातमी तशी. कायच ते माहीतेय त्यात त्यात पण तेज्यात ते सिरप पिले की नाही, लवकर झोप लागाय झोप लागत्या तेन. झोप येते आपल्याला, त्यात काहीतरी असतो, तो पदार्थ एक. त्यामुळे आपला झोप येते लवकर. ते न म्हणून त्याचा वापर कराला लागल्यात, म्हणून डॉक्टरच्या चिठ्ठी शिवाय द्यायच आता बंद केले. आधी देत होतीत ना कसं पण. तू गेला, मेडिकलमध्ये सिरप मागितला, असे हे सिरप द्या. ती लगेच देत होतीत. आता ते पण गेलय.
पण ते एक एक गोळ्यांना पण झोप जास्त असत्या असं म्हणत्यात.
होय. होय.
त्यात पण तेच असतय.
अ होय, मस्त हे.
हा. हा. हा. आणि मग ती जी अशी इंजेक्शन असत्यात, ब जी की, एक एक हजारच्या प्लस इंजेक्श दहा हजारचे इंजेक्शन कधी ऐकलं अशील? ह मग त्यात काय असं असतय वेगळं?
ते प्रत्येकाचा वेगळा आजार असतो ना, तो त्याच्यामुळ असतय ते. ते असं साधा नॉर्मल आजाराला ती काही इंजेक्शन नाही, प्रत्येकाचा वेगळा आजार असला काहीतरी जर एअर वगैरे असलं. जास्त नसतील असे पेशंट, तर मग ते महाग असत. ते.
हा हा.
म्हणजे कायतरी त्यात वापरलं गेलेलं असतय ते महागातला असतय किंवा ते मिळणार आहे, ज्याच्यापासून ते इंजेक्शन बनवलेलं असतय. ते मिळत नसते, कमी प्रमाणात असतय, त्यामुळे त्याची व्हॅल्यू जरा जास्त असते. म असाय. बाकी काय नाही वेगळ अस त्याच.
ते.
हा. हा चालतय. करतो तुला नंतर.
हा.
अहं.